येतोय ताई आवाज.
हो येतोय. काय काम होतं का तुम्हाला?
हो काय नाही म्हणलं बसली होती जरा वेळ.
हा
हम हम
तेच मी पण बा, हो झोपला त्याला झोपवलं. आणि तु तुमच्याच मेसेजची वाट बघत होती बोलली. आणि आता संध्या कोणी नाही घरात, तर होऊन जाईल बोले. तो पण झोपलाय. हम्म
हो ना
त्यात नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो.
झालाय ना आता असं वाटतं काहीतरी म्हणजे, पाऊस छान वाटतय असं.
हो हो म्हणजे जास्त पण नाहीये. पडत आणि कमी पण नाही म्हणजे असा तेवढ्यात तेवढा पडतो. हम्म काय बोलता मग जेवण वगैरे झालं?
हळू हळू खायला छान वाटतं भजे- किंवा मग कणीस, हम्म
जेवण वगैरे झालं तुमचं?
हो जेवण झालं.
हो काय बोलता मग? तुमचं बाळ दादू झोपला नसेल.
नाही ना नाही झोपत आहो तो.
हा.
हम्म
तेच मी वाटच बघत होती तुमच्या म्हणजे मेसेजची.
हो
कारण....
त मराठी मीडियम ला आहे का सेमी ला आहे.
म हा सेमी इंग्लिश आहेे तिथं.
हम् हम हम हम्
हम्म
करते का मग अभ्यास?
हो हो करते व्यवस्थित करते.
हम्म हम्म
तुमचा इंग्लिश मिडियम ला असेल ना.
हा त्याचा नाही सी बीएसई पॅटर्न त्याचा मुलांचा अभ्यास पण, हार्ड आहे हो, म्हणजे त्यांच्या मानाने भरपूर कसं हा हम
सी बीएसई बोर्डच हार्डच आहे ना हे,
हो
ह आहे आमच्याकडे पण म्हणजे अशा तीन चार स्कूल आहेत ना. तिथे सी बी एस ई स बोर्ड आहे.
हो का
हम्म आता माझ्या बहिणीची मुलं वगैरे आहेत ना इंग्लिश मे इंग्लिश मिडियमला आहेत ना, आता हाय म्हणजे त्यांचा हा हो सीबीएसई बोर्ड.
हा हां हां
हम्म
मग फीजच काय स्ट्रक्चर आहे तिकडं फीजचं?
तसं काहीतरी त्यांचं वर्षालाच काहीतरी ए फी भरली जाते काय अ तीस चाळीस पर्यंत काहीतरी डोनेशन करावं लागतं.
अ तुमच्या मुलीचा का?
माझं नाय, माझ्या मुलीचा विचारत का ह. मुली तर जास्त आहे सेमी इंग्लिश आहे ना तर तिथे काय ते, आम्ही स्टार्टिंगला दहा हजार भरलेले. आणि अशी प्रत्येक वर्षाची सहा आजार वगैरे भरते. त्याच्या त्या सगळ्या फीज ऍड असतात टम फी वगैरे.
ह चांगलं आहे. आमच्या वेडगाव चांगलं आहे. फॉम फर्स्ट ला म्हणजे, हम्म बोला ना
अ महिन्याला तीनशे रुपये घेतात त्यांचे शालेकडून म्हणजे इतकी फी भारावी लागते. हम्म
शाळेला भरावं लागत तीनशे रुपये महिन्याला. मग शालेय मध्ये का ती?
हो
केंद्रीय विद्यालयामध्ये आहे का?
हो केंद्रीय विद्यालय.
हा बरोबर मंथली असते ना त्यांची फी.
हो
नंबर ला म्हणजे असं लागतो ना तिथे पण नंबर लावावा लागतो ना. तेव्हा नंबर लागतो काय नसतं. हा हा ह का
काय बोलता.
स्कूलचं नाव काय.
हे अ अ जिस तस प्रबल आहे. अ हे आपलं
काय
अ महिला उद्योग म्हणजे ते त्यांच्या कस माहिती का? ती अशी म महिलांची शाळा आहे म्हणजे, जास्त सर, सर काहीतरी त्यांच्या स्कूलमध्ये दोन तीनच आहे. हा आणि हा लेडीज जास्त त. काहीतरी एक प्रिन्सिपल आहेत आणि आता त्यांना माझी मुलगी तिसरीला आहे ना तर आता त्यांच्या वर्गाला श शिकवण्यासाठी ते एकच सर आहेत बाकी सगळ्या टीचरच आहेत. मग त्यांच्या शालेत नावच तसं दिलंय तेन्ही महिला उद्योग मंडल शाला म्हणजे.
हो ना आता बरं बऱ्याच स्कूलमध्ये झालंय का जास्त म्हणजे अ महिलाच असता ना. अ सर नाही एवढे दिसून येत, प्रायव्हेट स्कूलमध्येच आपण हेच बघतो.
हो ना. हॅलो.
प्रा मध्ये आमच्या इकडे पण आहे ना जास्त म्हणजे असं लेडीजच आहे.
हा. बहतेिक आता बहतेक ठिकाणी तेच झाले लेडीजच टीचर आहेत.
जेन्स जरी असले म्हणजे मग फक्त म्युझिक किंवा म असा पिटी असं असतं आमच्या इकडे प्रायव्हेट स्कूलमध्ये म्हणजे असं बाकी तरी असत गव्हरर्मेंट स्कूलमध्ये सर पण मग असत नाहीच प्रायवेट स्कूलमध्ये जस लेडीज हंम
बाकी ठिकाणी नाहीचं आहे तसं काही, हंम म्हणजे बहुतेक तिथे अशा लेडीज टीचरच आहेत.
हम्म ते आमच्याकडे कसं असत म्हणजे फर्स्टला अ म्हण जुनिअर आणि सिनियर झाला म्हणजे आपण फर्स्टला ला घेतोना ऍडमिशन तेव्हा, आरटीचा फॉर्म भरला जातो. मग त्यात सपोज नंबर लागला ना, तर मग म्हणजे अस टाकायचे आपल्याला हा अ दोन तीन स्कूल असतात, तिथे तीन स्कूल असतात जे आपल्याला स्कूल वाढतात आपल्याला म्हणजे जवळपास असतील त्या आणि मग तिथे जर नंबर लागला तर मग त्या म्हणजे आरटीमध्ये नाव आलं तर मग फीज नाही भरायची काही म्हणजे आठवीपर्यंत मोफतच ऍडमिशन फक्त माझं असेल तर बुक्स. किंवा म युनिफॉर्म, शूज ते आपल्या आत पण मग ट्युशन फी नसते मग त्यांची. टीचिंग फी हा पण आम्ही भरला होत पण माझ्या काय लागला नाही मग त्याच्यामुळे मग आम्हाला घेतलं ऍडमिशन हम्म.
हा आमच्या इकडे पण बहुतेक दोन हा हा. दोन तीन शाळेत असा हा असा नियम आलाय म्हणजे ते आरटीचंच कायतरी बोलता न तुम्ही, त्याच्यात पण हा नंबर लागला तर मग त्या म्हणजे
फीज नाही भरायची हो फीज हं म्हणजे आठवीपर्यंत मोफत शिक्षण होत, त्यांच फक्त बाकीचा काही खर्च असतो. मग तो आपण करू शकतो ना, आणि शिक्षणाला पण खूप खर्च लागतो आता.
हो बापरे आता ते डोनेशनच एवढं आणि बाकीच हे मुलांच
आणि एवढं घेत पण नाही ना ते एवढे पैसे पण आपण भरून तरी मुलांनाअसं प्रॉपर येत नाहीये ना.
ना नाही ट्युशन लावावेच हो, तोस्कूलमध्ये एवढं हो. तेच ट्युशन जर लावलं तरचं मुलांच जरास म्हणजे हे होतय.
एवढं घेऊन येते म्हणतात. अ तुमच्या मुलाला येत नाही तुम्ही घरी करून घ्या मला तर एवढं सगळं रोज आपण त्यांना पाठवतो एवढी फीस ज जर आपण ते करतोय तरी अजून घरी घ्यायच
प्रत्येक, प्रत्येक ठिकाणी द्यायचे आहे नाही होत. हम्म.
पण म्हणजे आत्ता कसं, आता म्हणजे आपण जुनियरला जरी टाकलं, तर एवढ तीस, तीस चाळी चाळीसजार रुपये लागतात. एवढं आपल्याला लागलेलेच नाही आपल्या एवढं- शिक्षण झालं पण मग कधी इतके पैसे हो ना.
तेच ना आपलं शिक्षण क- आणि म्हणजे असे का आपल्या टायमला ट्युशन वगैरे तरी कुठे? होते.
ट्युशन पण नव्हती बरोबर जे काय तो आपण स्वतः केला. आता कसं ज्युनिअर प लावतात. तेव्हा पहिले कुठे? सिनियर केजी किंवा ज्युनीयर के जी काहीच नव्हतं हा ते सगळं आता आलंय.
हम.
हा.
आणि हे सगळं आता आत्तापासून चालू झालं नाही ते डायरेक्ट कसं पहिलीलाच ऍडमिशन व्हायचं.
डायरेक्ट पहिलीला हा पहिलीपासून अंगणवाडी असायची त्यातच- जायचो आपण.
हम माझी, माझी मुलगी मला कधी, कधी विचारते. अ का मम्मी तुम्ही एवढे कसे? काय शिकलात मग तुम्ही कुठे? स्कूलला जायचं. ह मग तुम्हाला एवढं कसं जम सगळ हे ते तर मग मी तिला सांगते कधी कधी. आमचं असं तुमच्यासारखं नव्हतं पैसे भरायच. का ट्युशन वगैरे काय नाही बोल आमच आम्ही शिकलो बोल. तेव्हा कशी मुलं म्हणजे.
शिक्षकांना पण खूप अस श हे असतं दबाव. अ आता पेरेंट्स पण म्हणजे इतके हे झाले का मारायचं नाही मुलांना.
हो हो.
इतके हा त्याच्या सांगूनच ठेवतात. हा मुलांना नाही आला तरी चालेल पण मग मारायच नाही.
तेच आपण तेवढा मार पण- हम्म आपण तेव्हा मार पण खायच हो ना. आत्ताच नाही.
म्हणजे असं भीती असायची ना आपली शिक्षकांबद्दलच आदरयुक्त भीती असायची आपल्याला.
हम म्हणजे आणि मग तो कसं आपण हम् करायचोच ना अभ्यास. आणि त्यावेळी कसे मोबाईल वगैरे काय म्हणजे हे हेच नव्हतं ना सु ट्टीच्या दिवशी मुलं खेलायची अशी.
आपले बैट ठकी खेळ खेळायचो आपण आता तसं मुलांना काय माहितच नाहीये बसून खेळायचं. फक्त सुट्टी असली का मोबाईल बघायचा. टी व्ही बघायची कार्टून बघायची बस.
हो.
त्याळेस आपण म्हणजे फिक्स. ठरलेलं असाचं टडायमिंग का नाही हा या वेळचा अभ्यास करायचा.
हो ना हा तेव्हा पण अभ्यासाच पण आप आपला टायमिंग असायच तेच यावेळी पूर-
संध्याकाळी म्हणजे आम्ही सातला बसायचोच अभ्यासाला सात, साडेसात. वाजले का? मग आपण बसायचं अभ्यासाला.
आमचं पण म्हणजे दिवसभर शालेत शालेेतून घरी आल्यावर-
हम्म पाच वाजेपर्यंत आणि आम्हाला कसं. बस पण असायची. अं म्हणजे गावापासून थोडी लांब होती ना स्कूल. तर मग आम्हाला पास द्यायचे ते मग काय वर्षाला फक्त- सहा रुपये भरायचे आणि मग आम्ही ते बसनी अ करायचो. पास दाखवायचा आणि तो आणि मग प्रवास करायचा म्हणजे बसने.
हो आमच्या बा
चालत जायचो.
ह का? म्हणजे हे. अ पहिली ते चौथी आम्ही अ गावा ठिकाणी हे केलं.
हम् हम् आमची पण पहिली होती गावातच होती. आणि पुढची मग पाचवीपास ना पुढे दहावी बारावी पर्यंत मग बाहेरच. म्हणजे तरी पाच, सहा किलोमीटर होती स्कुला आमची गावापासून.
आमचं आम्ही ट्रेनने जायचो म्हणजे बरंच आंतर आता अ खूप म्हणजे तरी किती?
हा डेअरिंग येते ना मुलांना किंवा मग असं थोडंस कॉन्फ फिडन्स येतो ह गोष्टींनी पण त्या गोष्टी सुद्धा खूप शिकण्यासारखं आहे. आताच्या मुलाना कसं आपण बाहेर पाठवतच नाही.
हम सगळे कसे मराठी मिीडियमला मग सगळे तेव्हा कसे एकत्र जायचे ना. मग ते जायला म्हणजे असे. वाटायचं नाही का एवढी सगळी मुलं एकत्र चांगली अशी- ती नव्हती काय एकाच शालेेत सगळे होते तर. म्हणजे जायला अवघड नव्हतं हा हा ठीक आहे.
हा हा हा.